हॅलो!
हो कसल बाद आहे बघ की आता एक, एक कॉल मध्ये गॅप पडल्याव मग लागलीय.
होय.
मला वाटलं आता लागलं की नाही म्हणलं आता बघतो दोन, तीन वेळा.
तर पहिल्याच ट्राय मध्ये लागला.
बघितलं बघ ते झालं डाऊनलोड बघितलं मी छान वाटतंय ते पण, घरात तू काय कर आपण जर. तात्यांच्या रूमला नव्हतं काय ग त्याला लावलेली वॉलपुट्टी, आणि ते आता काढलंय ना मधलं. तिथं बेड बसत नव्हता म्हणून, मग ते मागच हायत. मग त्याज कनी निगा लागायल सगळं, थोडसच करून बघूया काय छोटासा.
होय बघुया की.
त्यात जरासं गम, गम घाल डिंक घाल त्यात महा गुलू काय म्हणतात. त्याला व्हाईट ग्लु, हा हा फेविकॉल. ते मी काय करतो तर हे कीनी भरून ठेवतोय एका ह्याच्यात, थोडसं एवढं एवढंसं छोटंस काय. झालं तरी बासय आपल्याला.
होय. मग काढून ठेव बघूया मग, त्याला आणि ती ही आणाय पाहिजे ग, तेवढ्या सेंटीमीटरची गोल हे,
ते तातपूरती. त घरात आहे का बघ की तुमच्या, ह्याला गणपतीच्या डेकोरेशनला फक्त बघायसाठी करायचं.
आणि त्याच्यात मग आपण ना. स्विच ला घालून त्यात गणपतीची माळ सोडून बघु यात मग तात्पुरतं.
हा तेच म्हणा हा तेच की, मी का नाही आता इथं खेळत बसतोय म्हणजे फोनवर, बोलत काय ते काढत बसलेले, तिथं केवढं भल खाली पाडलंय आगं. मी काल तेच म्हणालो होतो. त्याचं काय करतात त्याज असं ते, यूज केलेलं वॉलपुट्टीच चाटगीपिटीला बघायचं असं म्हणालो होतो.
हम्म हम्म. बघुया करून तर.
हा तेच की काढून, काढून ठेवतो मी. बघ की काय काय करणारय आता, हे घरात एवढं चालतंय सोड आपल्याला लावायला. तुला.
हम्म, होय.
याच्यात काय लाव लावायला येत नाही ग नाही तर मला असं लय काय, काय करायची इच्छा असतेया कारण ते लावायचं. मला ते हे करायचं होतं ग पेपरचं क्लॉ हँगर.
कशाच.
आपलं न्यूजपेपरचं क्लिप हँगर, आपलं क्लेचर वगैरे अडकवायच ते.
हा ते पण चालते.
ते एक बघूया मी चार पेपर घेऊन येतो हा चार पेपर घेऊन येतो. असं पेपरचा आपण हेला रोल करतोय तस रोल करायच नसतं असं ढकलं ते. स्ट्रॉ कशी गोल असत्या तस पेपर फक्त अस ढकलायच. ते चिटकवाय कटकट करून एक. वरती ट्रागल खाली हुब्या म्हणजे वर त्रिकोणी दोन लावायच्या. खाली दोन उभ्या परत एक आडवी असं घराचा शेप कसा असतोय. आपण चित्रात काढतोय ते तसं करायचं आणि मध्ये दोन लावायच्या, आणि हुब्या दोन लावायच्या. आणि ते असं चौकन जोडुन प्रत्येकीला अडकवायच्या क्लिपा असं करायचं.
हा चालतंय, मी एक बघितलेलो. अ आपलं, साडीच्या मोठ्या पिना असतात बघ,
हां.
त्या पिण्यात कनी बीट्स घालायचं, आणि अ बांगड्या घ्यायच्या, त्या एक पिनमध्ये ते वर खाली असं, दोन बांगड्या लावायच्या, आणि पाहिजे तेवढं मोठ चार पाच हेज करायचं, आणि मोळ्याला अडकवा चिटकवायच आणि त्याच्यात, त्या बांगडीत गोल ह्याला असतय त्याला क्लचर चट लावायचं.
अडकवायचं व्हय.
हम्म हम्म.
हा चालतय कि तसं पण.
होय म्हणजे ते, पेपरच कसं ठेवायला आता कुठं हे
ठेवायला नाही, ते पण अडकवायलाच की, पेपरच पण अडकवायलाच हुतं, अडकवायचंच हूतं.
अडकवायचं किंवा मग चालतय की.
अडकवायच मोळ्याला किंवा असं ह्याला त्याला तसं सेफ
ह म चालतंय की.
परवा पण नाही फोटो फ्रेम केलतो, मैत्रिणां परवा भेटल्यावर दिलो गं त्यांना लय आवडलं ते फोटोफ्रेम. त्यांना नावक वळखलंच नाही ते घरात केलंय, विकत आणलंय असं वाटलं पहिला बघितल्या बघितल्या.
ह ह हं.
म्हणत्यात विकत अगं कुठून आणलीस कसलं भारी केलं, मला विकत आणलेलं नाही म्हणलं मी स्वतः स्वतः केलय अस म्हटलो, अं म म्हणली तू केल्यास म्ह मी आणि माझ्या बहिणीने जरा मदत केली मला असं अ मग म्हणलं, मग ते कलर मागच्या ह्याला आपण कलर केलय बघ ते, ब्लॅक आणि व्हाईट नं
हा हा.
त्यांना काय वाटलं, मागचं पण ते रेडीमेट आणलोय मी, आणि त्यात फक्त तो फोटो घालून दिलोय मी, मी मनलं रेडीमेड आणलेलं नाही आहे म्हनलं आम्ही फक्त ट्रायल साठी फक्त कडाच्या काटांना कलर देऊन बघालतो म्हणलं. आणि ते क कलर काय देऊन झालं नाहीत म्हणलं, म्हणजे ते व्यवस्थित दिसना म्हणलं. म्हणून मागं पण दिलं, आणि त्याच्यावर चुकून व्हाईट कलर तू मारलेलीस ना चुकून. मग ते लइच भारी दिसलं म्हणलं ह्या फ्रेंमला, म्हणूण सगळ्यांना तसं केलं म्हणलं, आणि ते खरंच अस वाळलंय की नाही लई दिवस, आता केव्हा केलतो आपण ते, त्याच्यावर ते परवा दिलोय. आणि ते कणी असं एकदम वाळलंय, आणि ते असं लांबनं म्हनजे डिकटो डिकटो असं विकत आणल्यागत दिसत त्याचा फोटो काढलाय तुला दाखव पाठवतो, सेम विकत आणल्यावांनी दिसते ती फ्रेम. तसलं पण चालतय, बघ तू पण आता मम्मीला बिम्मिला कर, घरात तुमची फोटो फ्रेम करुन लावाचील कणी तसली.
अ म आमचा सांगू,, फॅमिली फोटो एक धड नीट नाहीयेय.
काय नवंच दीदि एकात नाही हे एकात नाही, आता दीदी आली कणी काढायचा फोटो आणी लावायचं.
हां, मी तर किती दिवस झालं असं बघून ठेवलेलो कुठल्या कुठल्या फ्रेम, खरं आमचं फोटोज नीट नाही सगळ्यांचा.
एक पण नाहीयेय, कोण आता दिदी आलती तव्हा, दिवाळीतला तन नाहीयेय.
नाही, कोण इथ असतय कोण नस ते, किंवा सगळे असतात खरं तो फोटो चांगला नसतोय.
काय नाय व्हत आता दिदीचा हाय की फोन चांगला दिदीच्याच फोन मध्ये काढायचं.
होय.
अनं करायचं. छान वाटतंय अगं तसं टेबल वरती ठेवायला किंवा तू बाहेर ते पेंटिंग करून लावलंस तिथं ठेवाला.
हे आल्यावर ते आल्यावर आता
आता कवा येईल आता ते कवा येईल तवा तवर तू जातेस आता थांब
असला भारी आय.
हम्म आता काय बोलू
ह ह ह आता काय बोलायच
काय काय जेवलीस?
काय जेवलो काय नाय चपाती भाजी केलती. सकाळी जरा खाऊन आलतो त्याच्यामुळ काय भूक नव्हती. लय भात खाल्लो.
हम्म हं मी एक ट्रान्स्क्रिप्शनचा ऐकालतो ग काल ऐक काल तो आज काय अजून केलो नाय त्यात ती एक बाई विचारालाती तुम्ही कुठ कुठ फिराला जाऊन आलाय.
सेम तू पण विचार आता पण कुठ गेलोच नाय.
सुचतय तर कुठलं बघ की त्यांना असली प्रश्न विचारायला इंटरव्ह्यू घ्यायला बसल्या गत विचारतात सगळं
व्हय. नाय तर अगं आम्ही पण असच काय अ कोण रेसिप्या विचारतय कोण काय सांगतय कशाची शेती कशी करायची काय सगळ सांगत असतात काय आपल्याला करू देतात ना आपल्याला पण एक एक गोष्टी शिकायला मिळाल्यात खूप माहित नसलेल्या गोष्टी माहित होयल्यात.
एक तर बघितलं कॅन्सर च होत म्हणजे ते ऐकाल तुम्ही ट्रान्स्क्रिप्शन आलेलं ते म त्यो सांगालता कॅन्सर वर हे निघाय पाहिजे औषध निघायला पाहिजे. म तो माणूस काय म्हणला माहितीय काय त्याच्यावर औषध निघलं तर म सगळी जी खाणार नाय ती पण खायाला लागतीत.
होय. आता ऍटलिस्ट भीती ना तरी गप राहता असं नाहीये बघ ते खाल्ल्यावरच होत ते न खाणाऱ्यांना पण व्हाय लागलाय.
हा ते माणूस तेच म्हणला की न खाता पण होतय लहान मुलांना पण होतय ते
बग की आता लहान मुलं काय खात नाय त त्यांच तर हेल्दीच खानापिण्याचा एकेकाना त जन्मतः असतोय.
होय.
चार चार पाच पाच वर्षाची मुलं हे होत्यात कॅन्सर मुळं
अंम्म त्यो म्हणालता त्याज औषध निघायला पाहिजे.
होय.
असं सांगालता
ते बरं होतय का जर पहिली स्टेज किंवा दुसरी स्टेज असल की नय बरं होतंय कारण आपल्याला कळतच तिसर, चौथ्या स्टेजला गेल्याव
तो, तो उपयोग नसतोय
हो तेच की त गेलेलंच असते म ते हातबाहेर
हम्म
आणि काय आपण पण असं कुठ तर फिरायला जायला पाहिजे का नाही मस्त किती दिवस सुद्धा आपण कधी गेलोच नाही की नाही
नाहीच
असं सुट्टी बघून तुमची मम्मी, आमची मम्मी अस आपण जायला पाहिजे पूर्वी, माई
कोणास ना कोणास तर काम निघतातच मधीम
होय आता काम ह्या दोघीच रिकाम्या पाहिजेत एका दिवशी
होय
मग आपण काय रीकामाच असतो
हम ह, ह, ह मी तर दिदीकडें जायचं म्हणालो मला पण पाठव ना ती
काय न सोडाला तिथं आता परवा गेली तवा जाशील का नाही ऍडमिशनच ते होतं खरं
होय तेव्हा पण म्हणालतो की आल्यावर केल असतोच की आत्ता ते
होय आलीच असतीस तेवढ्या दिवसात तू
हम्म होय पण नाय म्हणली
का नाही डायरेक्ट बुक कर म्हण करा म्हणायचं ग
मग होयच की तरी पण ऐकनात आता म आता तुला फोन द्यायला पाहिजे मग जाणार म्हटल्यावर काय एक आहे
काय नव्हच
ह
काय नाह दिदीला न्यायला म्हणल्यावर दिदीला परवडायचं नाही ते राहुदे येऊच नकोस मरूदे तिथंच राहा
त तिथं तू तिथं चांगली राहा मी इथं राहत
होय
तेवढच व्हय ग फिरून पण आले असती जरा
होय तिथं कवडं काय, काय हाय फिरायला
व्हय तेच की
माझी एका मैत्रिणीची फॅमिली गेली होती तिकडं म्हणजे अहमदाबाद गुजरात, गिरनारला ते
हा, हा
सगळ तिकंडन काय, काय, काय, काय लय काय काय फिरून आलो
व्हय माझी मैत्रीण पण होतीच किती माझी बेस्टफ्रेंड होती ती गुजरातला शिकायला होती तीन वर्षाला एक चांगलाय म्हणत्या फिरायला तिकडं
होय तिकडे एक हाय कि कोणता रोड ब त्याला रोड टू हेवण म्हणतात बघ
होय, होय कुठे तर हाय ते गेल्या नाही गेल्या माहती नाहीसारख हाय
होय दिदी पण तिथं जाऊन होय तिथनं पुुढं रोडच नाही आहे
हा.
भारी आहे तिकडं फिरायला.
जायला पाहिजे. दीदी पण तरी फिरल्या बघ जॉबला लागल्यापासून भरपूर फिरल्या.
होय लय.
होय. आपल्या घरातलं आतापर्यंत कोण एवढं फिरलं नसल? क नी कोणच नाही होय तेच की. त्याच्यातच घर पण कोण फिरलं नसल.
ह हा हा होय.
इथनं कोल्हापूरला जान येन एवढंच यांच्यासाठी फिरणं म्हणजे काय ज्योतिबाला जावा. महालक्ष्मीला जावं हे फिरणं हेंच्यासाठी.
देव देव करा
म्हणजे त्यांच्यासाठी या ट्रीप असत्यात.
होय पण ते आपल्या इथं पण इस्कॉन व्हायला लागलंय की.
कुठं ग इचलकरंजीत ना?
त्या तिथं व्हाय लागलय की.
हा अजून व्हायच आहे तेे पूर्ण किती त्याला वर्ष जातील. हा एकोणतीस का अठ्ठावीसला होणार आहे म्हण ते पूर्ण.
झाला आपला कॉल.
झाला आज परत कर मग आता.
अजून करू? लागला तर करतो थांब.
त्यामुळं भरभर वीस हुत्यात ग.
हा हा.
हा लागला तर कर.
करतो थांब.
कट बिट होईल बघ.
हा. काय म्हटलीस?
कट होईल म्हणलं आता तो एक कट होईल म्हटलं लगेच.
होय झा